हॅलो. जरा मोठ्यानं बोल की. हा, आवाज येतोय?
हा.. हा. येतोय की.
हा. काय करलाय?
काय नाही आहे बघा आत्ता बसले, आवरलंय.
हा.. हा.
जेवण वगैरे?
नाही अजून. तुमचं?
हो, झालंय बनवून.
हम्.. हम्.
जेवाय काय सव्वानऊ, साडेनऊ वाजतात.
हा.. हा. वेळ करताय की खूप.
होय, वेळ होतोय. ह ह जेवण होते लवकर. खरं जेवायलाच वेळ होतंय.
हा.. हा. आणि काय?
अजून काही नाही बघा. पाऊस वगैरे आहे का नाही?
नाही इकडं. तिकडं हाय?
हो, आहे की,
हा हा, बारीक हाय काय.
हा, बारीक आहे मगाशी मोठा आलता.
हा हा, हिकडं सकाळ पाासून बारीकच आहे. आता काय नाही आता बंद झालाय.
हा हा,
हम्म,
मग पावसात फिरायला वगैरे कोणीकड.
कुणीकडे गेलो नाही तुम्ही गेलता.
नाही ह ह, चालूय आता बघूया. होय तेच की, आता काय दुसरं नाहीच ह,
होय तेच असं वातावरणात असल्या वातावरणात तेच छान वाटते.
ह, काय आहे तुमच्या इथे बघण्यासारखं अस पावसाळ्यात वगैरे.
आमच्या इकडं काही नाही आहे. आजूबाजूच्या गावाकडच. हा,
हम् हम् हम्,
हम्,
हम्म जेवण बनवायचं की, काय अजून.
नाही बनवलंय त झालंय जेवण आता करायच तेवढं.
मग काय जॉब वगैरे करताय.
नाही आता हे मी क एज्युकेशन घ्या लागलय आज हम्म, कॉलेजला जाते. अ आता बीकॉम लास्ट इयर ला हाय.
हा हा.
इचरकंजीला जातोय हम्म, मगाशीच झालता तुमच क टास्क किती झालात.
झाले आता कॉलिचे चालू आहेत.
हा हा, किती झाल्या तास कॉलिंगचेच हा हो. माझं पण तेच चालू आहे अठरा झाला होय. ह ह ह, काय नाही.
ह अजुन काय म्हण''--''
काही नाही बघा हम्म. तुमचं कॉ कॉ माझे श क कॉलेज किती झालेय.
इंजिनिअरिंग झालंय माझं.
हा हा,
हम्म,
ह आणि काय.
मग आणी.
काय नाही बघा.
हम्म हम्म,
अज मपूर्ण
म्हणजे तुम्ही मॅरिड नाही काय.
नाही-नाही अनमॅरिड आहे.
हा हा
बीकॉम लास्ट इयर ला आहे मग लास्ट इयर झाल्यानंतर बघायचं मग कुठंतर जॉब तेन करायचं.
हा. हा, नाही मी आता घरीच असते. आधी म्हणजे केलाय मी जॉब पण आता थोडा गॅप आहे. मग आता आणि बघायचं दुसऱ्याकट काहीतरी
हा हा चालतयं. हं.. हं.. आणि काय आज काय खाल्ला मग वेगळा पदार्थ तेन?
काय नाही आता आहे रोजचंच काहीतरी- काहीतरी चालू असतंय.
हा हा
संडेला वगैरे काहीतरी म अस असतयं स्पेशल वगैरे.
हं. हं. हुं.. हुं...
तुम्हांला जेवण वगैरे बनवता येत असल?
होय थोडं -थोडं येतयं. हूं.. हूं..
कोणत्या कॉलेजला आहे?
मी इचलकरंजीत व्यंकटेश कॉलेजला आहे.
हा, हा.
माहिताय नव्ह.
हा माहित आहे की.
हा, हा. तुमचं कोणतं गाव?
इचलकरंजी.
हा,.. हा..
मग अजून काय.
काय नाही बघा.
काय बनवताय मग तुम्ही जेवायला असं स्पेशल वगैरे कधी तर?
स्पेशल कधी अ अ पनीरची भाजी-रोटी असं, नाहीतर मसाले भात तेन बनवत तोय कधी काय पाहिजे झालं तर.
हा, हा. मग व्हेज -नॉनव्हेज दोन्ही करताय काय?
नाही- नाही व्हेज तेवढंच. तुम्ही व्हेज नॉन व्हेज करताय काय?
नाही मी पण व्हेजच तेवढं करते, नॉनव्हेज नाही.
हा, हा. आम्हीपण व्हेज तेवढंच करतोय व्हेजिटेरियन हाय आम्ही.
हा.. म्हणजे घरी सगळेच काय?
होय सगळीच घ घरी नॉनव्हेज जास्त कोण खात
खात नाहीत हा, हा.
हम्म
घरी कोण -कोण असतंय म तुमच्या?
आमच्या घरी पप्पा माझे एक्सपायर झाल्यात मम्मी, मी आणि आजी असतोय.
ह हा म्हणजे तुम्ही एकटंच काय?
हां मी एकटीच आहे.
हम्म हम्म कधीये कॉलेज? तसच सेम आता सकाळच असत ते. हा हा हा मग दुपार पुर्ण घरीच काय?
हा दुपारच्या पुढ फ्रीच असते. ह
मग क्लास वगैरे काही लावलेला काही नाही मेहंदी क्लास, रांगोळी क्लास.
नाही आरी वर्कच तेवढ केलोय.
हां हां कुठे केलाय मग आरीवर्क क्लास झालाय काय? इचंण कुणीकड
अ हे स्टँडच्या पाठी माग‌
स्टँडच्या.
हा बॅक साईडला.
हा म्हणजे काय नाव वगैरे अस काय क्लासच.
सरीता आरीवर्क क्लासेस.
हा हा म्हणजे किती फी वगैरे घेतली?
तीन हा तीन हजार रुपये होत. तीन हजार रुपये म्हणजे साहित्य सगळ त्यांनीच प्रोव्हाइड करणार आपल्याला.
हां हां म्हणजे तीन हजार रुपया मध्ये महिना काय आपण जेव शिकूपर्यंत.
आपण शिकूपर्यंत असते महिना महिन्याचा कोर्स म्हणून सांगत्यात. परंतू शिकायला आपल्याला वेळ थोडा लागतोयस की.
होय.
हा मग ते एक दोन दोन महिने तर होतय क्लास. हा मग एक ती तीन हजार रुपये होती फी साहित्य सगळ त्यांनीच देणार.
हम्म हम्म.
श आपल्याला शिकूस तोपर्यंत पण जे जे मणी वगैरे लागतात. सगळ तीनीच देत्यात, मग साहित्यालाच एक एक हजार रुपये जातात मग दुसरीकडे आहे ते दोन दोन हजार रुपये आहेत परंतु साहित्याच मग पैशे पण द्यायला लागतय.
हा हा हा मग सोप आहे काय शिकलाय काय?
होय शिकलोय की सोपच आहे.
आहे काय मग घरी वगैरे करताय.
नाही आता कॉलेज कॉलेजला कॉलेज मुळ वेळ मिळत नाही म्हणून करत नाही. म्हणजे अभ्यास तेन असतय नव्ह दिवसभर मग ते थोड करायला. मग म्हणून आता काय करत नाही आता सुट्टी पडल्यानंतर बघायच करायच. ऑर्डर येत होती, परंतु मीच घेत नव्हतो. ब ना हे कॉलेज मुळ मग हे होतय हो.
हम्म हम्म हम्म.
ऑर्डर अस अर्जंट असलीत कि मग लगेच द्यायला लागते न त्यासनी.
हा हां ते कस सुट्टी रिकामा वेळ थोडा लागतोय आपल्याला. ते निवांत काम आहे ना जास्त गडबड पण करून चालत नाही त्या कामासाठी.
हां. एक जरी मनी असं ढिल्ली तेन पडली की मग पूर्ण, हे ब्लाऊज बांध होऊ शकत. जास्त असं ताणून करायला, लई व्यवस्थित, लई व्यवस्थित करायला पाहिजे त्येला.
हा, हा त्याला निवांतच वेळ पाहिजे.
होय, त्याला निवांतच वेळ पाहिजे.
हम्म.
जेवण तेन किती वाजता घरामधी, म्हणजे जेवताय कधी?
आता नऊ, साडेआठ- पाहणे नऊ हुत्यात, आता जेवायचं की, हम्म. हम्म. आणि काय तुमचं शिक्षण कुठं झालंय?
माझ डीकेटीला.
हा, हा हिथं टेक्स्टाईल, गंगामाईच्या तिथेच नव्ह? हा, हा तिकडं काय, हा, ह.
अजून मग काय?
कुठलं इंजिनिअरिंग टेक्स्टाइल का काय?
नाही इलेक्ट्रॉनिक्सच माझं.
हा, हा.
तिकड टेक्स्टाइल नाही ना वायसीपीला फक्त इथंच हाय, राजवाड्यातच हाय फक्त. टेक्स्टाईल आहेत.
टेक्स्टाईल आहे का. हम्म, हम्म तिकडं कुठलं, कुठलं आहेत मग?
वायसीपीला. ते काय, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल मॅकॅनिकल, कम्प्युटर एवढंच आहेत.
हा, हा चांगलं हाय शिक्षण तिकडं?
हो आहे की. मी आता एकोणीस-वीसला, दोन हजार एकोणीस-वीसला पास आउट आहे नयी. हा, मग शिक्षण वगैरे, आहे व्यवस्थित हाय तिथं.
हम्म, हम्म. प्लेसमेंट पण येत्यात काय?
हो, येत्यात की, लास्ट इयर ला प्लेसमेंट येत्यात की.
लास्ट इयरच्या लास्ट सेमला येत्यात काय, फर्स्ट सेम पासूनच?
नाही, नाही फर्स्ट सेमिस्टरला नाही, फर्स्ट इयरला पण नाही, सेकंड इयरला डायरेक्ट लास्ट इअरला, जेव्हा सेमिस्टर एक्स्टर्नल चाल
सेकेण्ड सेमिस्टरला त्यात काय फस्ट, फस्ट सेकेण्डच्या हा.
हम्, तेव्हापासून प्लेसमेंट चालू असत्यात.
हा, हा इंटर्नशिप असते तुम्हाला पण?
हा, इंटर्नशिप असते कि लास्ट इयरला.
हा, हा.
एकेकाची सहा महिन्याची असत्या, एकेकाची महिन्याचीच असत.
हा. हम्म, हमं आता सगळ्याच डिपार्टमेंटला इंटर्नशिप केल्यात नव्ह. हम्म
सगळीकड आहे आता.
होय, सगळ्या कंपल्सरी डिपार्टमेंट सगळं प्रत्येक आम्हाला बीकॉमवाल्यांना पण इंटर्नशिप आल्यात. ह
होय क काय असते तुमच्यासाठी
कंपनीत अकाउंटंट म्हणून असतात की
हा हा हां
त्यांच्या तसल्या कंपनीमध्ये त्यां जायचं. अजून काय सांगितले नाहीत आम्हाला सिनियर्स सांगितले इंटर्नशिप तुम्हाला पण आहे म्हणून. परत व्हिजिट देतात ह्याचं कंपनीचं ते
हम्म हम्म! ते काय विजिट वगैरे काय वरचेवर असते येस. वनडे व्हिजिट असतय कंपनीला.
फक्त पहिला पहिला इंजिनिअरिंगवाल्यांना तेवढंच होतं आता सगळ्यांना कंपल्सरी केल्यात व्हिजिट पहिल्या पहिल्या. बीकॉम च्या स्टुडंट ला व्हजिट ते नव्हतं व्हजिट इंटर्नशिप ते फक्त बीकॉम पास आउट झालं की झालं. आता हे सिलेबस चेंज झाल्यामुळे तस झाले.
चालते मग थोड्या वेळात करू तुम्हाला कॉल.
हा चालतय हा!